हॅलो, थोडा आवाज म्हणजे असं तुमचा जराजरासा येतोय ओ. खरखराय लागला जरा. वार सुटले काय?
पाऊस पडला आमच्या इकडं. तुमच्या इकडं पडलां कां पाऊस?
हा सुरु आहे की पाऊस आमच्या इकडं. आता जरा थोडं कमी आलाय. म्हणजे आता पूर्णपणे गेलाय. मगाशी होता थोडा.
अच्छा! आमच्या इकडं आज पूर्ण दिवसंभर नाहीये. काल
आता मगाशी होता. आता म्हणजे एका तासाभरापूर्वी कमी आलाय पाऊस नाही दिवस तरं आहेचं पाऊस आमच्या इकडं. कायं ते?
आवाज येतोय का व्यवस्थित?
हा, आत्ता येतोय व्यवस्थित. बोला.
बघा, नाही मला जरासं म्हणजे अ थोडंसं कांहीतरी खायचं होतं. तर मग मला एखादी रेसिपी सांगू शकशील का?
म्हणजे कशी पाहिजे तुम्हांला रेसिपी?
म्हणजे अ अं, असं जरा चटपटीत.
हां, म्हणजे तुम्हीं कसं, म्हणजे जेवणाबद्दल म्हणजे जेवणाबद्दल विचारतांय. का नाष्ट्या त्यांबद्दल. कां म्हणजे आता
नाही -नाही. असं, म्हणजे आ आता कसं, मुलांना आपण डब्यात खाऊ करून ठेवतो, खायला. किंवा त्या, तसं.
हां. मग तुम्हीं अ म्हणजे असं, साधं सोपं म्हटलं तर, तुम्हीं कांदाभजी करू शकताय. नाहीतरी
मा का. मग अ ठीकाय. मग मी तुला, हे सांगू का? सगळ्यांत छान. अ पालकपुरी.
बरं, सांगा की.
अं, चालेल का?
हां, सांगा. हां. चालेल, सांगा.
मग का अ, काय करायचं? पालक आणायचा. बाजारातून एक क पे एक जुडी आणलीस तरी चालेल. आता तुमच्यात माणसं कितीयत, त्याच्यावर ते ठरणार. मग एक जुडी पालक आणला. की, तो स्वच्छ निवडून घ्यायचा. आणि देट घ्यायची त्यांच्यात. म्हणजे हा, नाही. देट आपण कसं, थोडंसं भाजीसाठी देटा, थोडी कवळी असतील ती घेतो. पण तसं नाही घ्यायचं. ते पूर्ण भाजीच जे ते हे असतंय, ना. तिथपर्यंतच खुडायचं. देट काय घ्यायचं नाही.
आणि जरी घेतलास तरी चालतय. म्हणजे काय - काय ना, आपल्याला ते फिरवायचं त्यामूळं चालेल. कवळी जरी देठं घेतली ना. तरी चालेल. काही - काही ना आवडतात. काही - काहींना आवडतं नाहीत. क ते ते घे स्वच्छ धुवायचं. म्हणजे, स्वच्छ ने म निवडून झालं ना की, स्वच्छ धुवायच. थोडंसं, मीठ टाकून ते धुवायचं. म्हणजे, त्यांच्यावर काय जंतू वगैरे असतील. ते निघून जातील. त्याच्यानंतर अ पाणी ठेवायचं कडईत थोडस, गरम व्हायला. मग ते पाणी गरम झालं ना. किंवा अं ह उकळी येऊन द्यायची नाही. फक्त गरम करायचं पाणी.
हा, हा.
गरम झाल्यानंतर आपण जो, स्वच्छ पालक धुवून नितळत ठेवायचा. ठेवलाय ना. तो पालक, त्या गरम पाण्यात टाकायचा.
हा.
आणि, गॅस लगेच बंद करायचा.
हा, हा. म्हणजे पालक शिजवून घ्यायचा.
नाही. शिजवून म्हणजे असं पूर्णपणे नाही. गरम पाण्यात फक्त त्याला टाकायचं. कारण आता आपल्याला माहितीय. पालक ये लगेच शिजतो. त्याला काय जास्त शिजवायची गरज नसतीय. आणि जर ते गरम पाण्यात जास्त वेळ मगं आणि न त्याला नंतर त्याला गरम पाणी टाकलं की लगेचचते म्हणजे मऊ होऊन जातो आणि लगेच तो मऊ झाला म्हणजे हलवल्यानंतर कि लगेचच पाडायचा आणि चाळणीत गार पाण्यात, थोडस गार पाणी त्याच्यावर टाकून घ्यायचं
हा
हां जास्त वेळ ते गरम पाण्यात राहिलं ना की तो पालकाचा कलर बदलतो
हा, हा
हो तर त्याच्यामुळ आपल्याला त्याचा कलर बदलून द्यायचा नाही
हो, हो
मगं तो पालक काढल्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं थंड झाला ना इथं मिक्सर मधच्या भांड्यात टाकायचा आणि त्या भांड्यातच त्या पालक बरोबर तुला किती प्रमाणात ती तिखट हवीय
हा
त्या प्रमाणात तू मिरच्या घे म्हणजे आता जास्त तिख तिखट असतील तर तुझ्या हेन बघ म्हणजे आता कसं आहे आमच्या इथ जरा जास्तं अ कमी तिखट खातात जास्त तिखट खात नाहीत
हा, हा
मग त्या हिशोबान तू मिरच्या घे कसं तिखट खातायेत ते मग मिरच्या घेतल्यानंतर थोडस एक एका किंवा अर्ध अर्धा इंच आल्या, आल्याचा तुकडा घे अर्धा इंच आणि लसूण थोडासा म्हणजे एक छोटी वाटी असेल ना तर ती अर्धी वाटी टी लसूण कारण लसूण कसं छान लागतं लसणान खमंग लागत त्याच्यामुळ लसूण आलं त्याच्यातच जिरं थोडस टाक आणि एक चमचे तीळ आणि आपल्याला कसं ते जरां फुगू नये कारण आपण ते चपाती करणार आहे ना
ह
ते फुगूनये पोट म्हणताना थोडस ओवा हे सगळं टाकून ते फिरवून घ्यायचं फिरवल्यानंत तर आपण गव्हाच पीठ घ्यायच एक दोन वा गव्हाचं पीठ आणि त्याच्यात एक, एक मो ठा चमचा बेसनपीठ टाकायचं ह आणि त्याच्यातच थोडस तीळ टाकायचं वरन एक चमचा आणि नंतर मीठ टाकायचं आणि नंतर ती आपण ग्रेवी केली
हा
पालकची म्हणजे ते फिरवलंय सगळ एकत्र ते ओताय त्याच्यात आणि त्या जेवढं आपण ते पालकच अ मिक्सरला फिरवून घेतलंय ना तेवढ्यातच ते पीठ मळायचं
हा, हा
आणि त्यातच बसवायचं
हा.
हा आणि तो त्याच मैद्याचं पण होऊ शकत, पण कसं मैदा पोटाला चांगला नसतो ना.
हा, हा,
मैद्याच योग्य नाही खाणं. त्यामूळे मी गवातच करते. काय असेल ते मग ते गव्हाचं पीठ चांगलं ते मळून घ्यायचं, एक जीव करायचं ते पीठ. आणि मळून घेतले. नंतर, त्याला थोडस तेल लावायचं. आणि ते झाकून मुरायला ठेवायचं. चांगलं मुरून द्यायचं एक पंधरा वीस मिनिटं. कारण सगळा स्वाद त्याच्यात उतरला पाहिजे ना, त्यासाठी पंधरा वीस मिनिटं मुरत ठेवायच, आणि मुरून झाल्यानंतर पुन्हा कडई ठेवायची गॅसवर ते हो आधी तापवून घ्यायचं, नंतर मंद करायचं. आणि नंतर त्या गोळीतला एक गो एक गोळी घेऊन
हा.
लाटून घ्यायची ती गोळी गोल आकारात आणि ती म्हणजे त्याची जाडी कसं, जास्त जाड पण नाही आणि असं म्हजे पाताळ पण नाही असं म आणि नंतर ती तळून घेतली, आणि तळून घेत काढल्यानंतर टिश्यू पेपर वर काढायचे, त्याच्यामध्ये तेल राहत नाही. पण तरी सुद्धा जरी एक्स्ट्रा तेल जरी थोडस असेल तरी अस थोडं राहिलेलं तेल सुद्धा टिश्यू पेपर वर ती काढल्यानंतर निघून जाईल.
हा हा,,
ह झाली, मग ही बंद म्हणजे डब्यात ठेवून अस ना, तरी ती- ठीक ठीक
हो हो
आणि हि तू, म्हणजे वांग भरलं वांग केलस त्याच्याबरोबर खाल्ल्यास तरी चालते. किंवा
पनीरची भाजी केलीस ना, त्याच्या बरोबर खाल्लं तरी चालते.
हा हा,,
झाली, आणि नुसती खाल्ली तरी चालते. फार छान लागते. आणि पौष्टिकपणे कारण पालक
हा
अ कसं त्याच्यातून लोह पण मिळतं, आणि रक्तवाढीसाठी सुद्धा पालक चांगले असत. त्यामु मु लांना आनंदने खातात
होय होय
कशी वाटली तुला?
हा नाही नाही छान तुम्ही पाळलं मी कधी म्हणजे पालक पुलाव करून बघितलेला, पालक पुरी नाही कधी केलेली ह मग तुम्ही जे आता हा पुलाव केलेला मी म्हणजे पुरी नाई ना कधी केली. पालकची मग तुम्ही सांगितलं मग ती म्हणजे आता मला असं म्हणजे एक एक्साइटमेंट वाढली. की कशी लागत असेल ती पूरी मग मी
हा छान लागते. छान. मी एकदा म्हणजे घरी मी असच म्हणजे ट्राय करायला गेले होते. आणि ती ट्राय केली पहिल्यांदाच ट्राय केली. तेव्हा ती इतकी सुंदर झाली. की मी त्याच्यावर मी जवळपास तीन चार वेळा तरी केली असेल. सारखीच कर म्हणतात. पण त्याला कस म्हणजे थोडं जास्त मेहनत आहे. म्हणजे, निवडायचं, खुडायचं, धुवायचं ते चिरायचं. त्यानंतर ते फिरवून घ्यायचं. मग ते एक एक लाटत बसा किंवा तुला जरी एक एक लाटायची नसेल ना. मी सॉरी सांगायचं राहिले. एक एक जरी तुला लाटा यचे नसेल ना. तरी तू मोठी जरी अशी लाटून घेतलीस पोळी.
हा,
तरी ती मोठी पोळी लाटल्यानंतर, आपण ते वाटी किंवा काटाचं काय असेल ना, तर त्याला तू त्याच्यात तीन किंवा चार पुऱ्या काढू शकतेस. हे वाटीन गोलगोल फिरवून.
होय असं असतं. हम खमंग टेस्टी खायचं म्हटल्यावर, जरा मेहनत पाहिजे की खायला पण मजा येणार नाही ना. त्याला
का काही होत नाही. मेहनत ही हवीच.
होय होय. तेच की
हा. मग मग आता सांगितलंय तसं अक्युरेट मी सांगितलंय तुला तरी सुद्धा तुझ्या आईने फक् तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मग ते कर. आणि केल्यानंतर पण मला सांग कस झालंय आणि खाऊ घालून करून. खाऊ घाल करून
हा ठीक हा. हो हो.
नाहीय का.
होय होय.
आणि अशीच अ. एखादी अ कधीतरी तू पण मला अशीच एखादी कधीतरी रेसिपी सांग? जी म्हणजे, तुझी फेवरेट आहे. किंवा छान आहे म्हणजे, मी कधी केलेले नाही. किंवा खाल्ले
ल. नक्की सांगेन. नक्की सांगेन.
तू मला सांग चालतेय. मग ठेऊ का. माझं ऐकून घेतलंस त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. धन्यवाद.
हां, ठीक आहे.